काय काय.
काय नाही बघ स्वयंपाक करायचाय काय तर
हो लवकर करालास की.
करून ठेवायचं कधी जेवायचं आहे त्या वेळेला जेवायचं म.
व्हय ते तर आहेच सोड कॉलेज बिलेज करून अभ्यास
अ तेच की एकदच करूनधारी काम होतय का.
प स दोघांचं किती दहापाहा अर्ध्या तसात होत असल.
होय होतय की.
हम्म.
तू काय करायलास.
काय नाही बसले जरा आमच्यात पण आता स्वयंपाकाच म्हणाल तो. हम्म.. भाऊ आणि पप्पा बाहेर जाणार आहे म्हणालेत जेवायला हम्म म आता मम्मी आणि मी आहेाय घरात ते बघूया काय तर.
मग तुमच्या पुरतं दोघींच्या पुरतं काय एवढं?
अ की कोबी म्हणजे कोबी आहेाय का घरात शिरल
हम्म.
मग त्याच काय तर मम्मी मंचुरी कर म्हणा आल्या.
मंचुरी करणार आहेस मग?
हम्म नाहीतर मग बाहेरन आणायचं असं प्लॅन चाललायता बघूया काय, काय.
हम्म हम्म.
हम्म हम् घरात करते सोड करते घरात ग्रेवी बिरेवी काय करत नाही ते. सिमपल असं आता ते भजी करत नाही काय आपण.
हा हा. कती
करांचे बॉल्स तेवढं करतोय छान लागते खरं ते पण.
हम्म, हम्म मी काय लयदा केलं नाही बाई एक, दोन वेळाच काहीतरी केलय.
छान होते की ग करायचं कसं करतेस खरं तू?
मी कसं करतो ते कोबीज असते का नाही. ते मी खिसून घेतोय.
हां.
मग खिसून घेऊन त्यातलं पूर्ण पाणी सगळं काढून टाकतो. आणि मग त्याच्यात तर हे आपलं ते काय कॉर्नफ्लावर आणि मैद्याचं पीठ मैदाच नव मैदाच करते हा मैद्याच थोडस पीठ घालून पीठ मळून घेतो ते पूर्ण आणि त्यात मी हे पण घालतोय. म्हणजे सॉस एकादा घालतो एकदा घालत नाही थोडं पीठ मळायच्या वेळेलाच
हा हा.
आणि मग त्याच्यात ते पीठ मिळतो. थांब बाई मला आठवा ना मीच कसं करते. पहिला आणि त्याच्यात तू हे घालतेस त्यात चटणी वगैरे ते
नाही वेच का
आह.
नाही घालत ग ते काय कलरसाठी घालते ते ‌.
हा तेच की एक, एक जण कलर साठी आणि जरा असं टेस्ट येण्यासाठी घालतात सोड मग मी घातल्यालो एकदा सोड
हां.
आणि मग त्यानंतर ना ते तस फीट मळून घ्यायचं मग त्याच्या छोट ते छोटे बॉल करायचे. आणि ते तळून घ्यायचं आणि मग त्यानंतर न काय आपलं ह्याच्यात. अ जर त्याला फोडणे द्यायचं असेल त्याच्यातून कसं ते कर. क्रंची नसता बॉल म्हणतेस तर मग तसं जर खाणार असलं तर फोडणी द्यायला लागत नाही.
होय.
आणि जर मग त्याला आणि ते फोडणी वगैरे द्यायची असेल तर मग आपल्याला कुठल्या, कुठल्या भाज्या पाहिजेत. ते तेलात परतून घ्यायचा. म्हणजे की एकेक जण आहे ते हे काय ते ढब्बू मिरची परत त्यांन त्यांन त्यांनसोबत. हा आपल्याला जेवढे लागतंय ते सगळे घालतात नय एक एक जण ते हे पण घालतात आलं लसूणची पेस्ट पण भाजून घेतात.
होय.
आणि मग त्यानंतर ना ज्या ज्या भाज्या पाहिज्या त्या सगळ्या पूर्ण परतून घ्यायच्या आणि मग त्यात त ते सॉस सगळे घालायचे सोया सॉस, चिली सॉस, टोमॅटो सॉस आणि मग त्यानंतर न ते जे आपण बॉल्स केलेले असतात ते त्यात टाकून एक थोडा वेळ शिजून द्यायचं म्हणजे त्यात ते सॉ ते सगळं मुडायला पाहिजे असं.
हा हा हा. तसं करतेस व्हय तू.
हूं म तू कसं करतेस?
मी नाय बाय आमच्यात ते ग्रेवी काय बाहेरनं आणलेलं असतंय ते जरा सॉफ्ट लागते की ते एवढं काय खास वाटते. म्हणजे ते बॉल्स पण क्रंची बनवलं तर राहतंय सोड तरी पण ते क्रंची. खरं ते हे, आपण डायरेक्ट तू केलेस, तू म्हंणलीस बघ ते सगळं असं, खिसून घेतीस तोपर्यंत मी खिसून घेतली असं जरा बारीक. चिरूनच घेतय मी डायरेक्ट तर ते बारीक खिसलीस की कसं ते असं त्याला पाणी गेलं की नय त्याचा क्रंची पणा जातंय त्या सगळा त्या कोबीचा.
हा.
मग ते असं किच किच मऊ मऊ लागतंय की
होय.
हम्म म, बारीक चिरूनच घ्यायचं जेवढं बारीक चिरता येईल तेवढं चिरून घ्यायचं. कोबी, आणि मग काय त्यात आलं लसणाची पेस्ट घालत निस्त त्या ह्याच्यात म्हणजे आपण जे बॅ बॉल्स बनवायला ते पीठ तयार
तर जर ग्रेव्ही करत करणार नसलो तर मग घालतो.
हा.
तर मग ग्रेव्ही करणार असलं तर मं त्यात चव येत्याच ना ग्रेवहीच्या ह्याच्यानं.
नाय खरं दोन्हीपण घालायचं जरा जरा छान लागतंय वाटलं तर एकदा करून बघ म्हणजे नेक्स्ट टाईम ज्यावेळेला कर तसं कणी त्यावेळी त्यात पण जरा आलं-लसणाची पेस्ट, मिरची घालायच एक बारीक चिरून असं. त्यांना पण छान लागते, ते मी अं चटणी मिरची पावडर घालतीस ना त्याच्यापेक्षा मिरची घालायचं. बारीक चिरून. हा ते आपण जे तयार करणार असते ते बॉल्सच पीठ तयार करणार असतय त्यात
हा हा.
त्यात मिरची, परत आलं-लसणाची पेस्ट, जराशी मिरी पावडर. मीठ असं सगळं घालून सोया सॉस पण जरासा घालायचा त्यात. नाय घातला तरी चालतंय सोड घालायचं आणि काय, काय काय जण कलर पण घालत्यात. किंवा नाई घाटलीस तरी चालते काय कॉर्नर फ्लोर न जरा जरा कलर येतोस त्याला
हो एक एक दा घालतात सोड पण आपण कुठला एवढं एवढं करणार असतो.
नाहीच की, आणि काय जेवढं बाइंडिंग व्हायला असं पाहिजे असंत तेवढासा मैदा घालायचा थोडासा एक चमचा दोन चमचा असं आणि कॉर्न फ्लोअर जास्त घालायचं म्हणजेज क्रॅची ची होतात.
हं हं एकदा करून बघाय पाहिजे माझं ते गेल्या वेळी केलत त्यावेळी ते मऊ झालत.
अ.. हे असं मी सांगितलोय असं खरोखर करून बघ लय भारी होतंय. आणि असं लांबडं लांबडं जरी चिरलीस तरी म्हणजे, आता कुठं एवढं बारीक चिरत बसू असं म्हणतोय ना. पण कोण बी ते, मग तरी पण असं जरास. लांबडं लांबंड जरी चिरलीस तरी चालतंय. त्यांना पण कसं असं, असं आपलं काय म्हणते अस बाहेर बाहेर येत्यात की त्याच असं. त्रिकोणी असं येऊन म्हणजे असं, भजी सारखंच आकार येतोय. त्याला आणि ते चांगलं तळलं जाते, मोठ मोठ हे केल्यामुळं.
हा हा.
त्यामध्ये क्रंच होते. आता आमच्या हाय कोबी मी करतो म्हणाले खरं जरा, तब्येत बिघडलं गं घसा खराब आहे. मम्मी तेलकड खाऊ नको म्हणाल्या.
होय बाई तुझा आधीच घसा खराब आहे. आणि त्यात आणि ते खाल्ल्यावर आणि जरासा खराब व्हायचा.
बसलोय अजून काय केलो नयी. जर म्हणली तर पप्पांना वैगरे करून द्यायच. आस जर पावसाळ्यात गार वार सुटलं क ते चांगलं वाटते.
आता काय पाऊसच नाही खरं तर,
आ..
पाऊसच पडना आता काय,
होय, बघ की जरा तेच म्हणूनच आणलेलो कोबी मी कायतर मोमोज नाही तर, मंचुरियनच करायचं म्हणून, होय करते बाई. मी घरातच करते सगळं शक्यतो, बाहेरच काय जास्त आणायला बघत नाही. मोमोजला पण काय हेच की, आपलं कोबी मोमोज ला खरं कोबी खिसून घेतलीस तरी चालते किंवा, असं मोठं मोठं चिरून असं मिक्सरला जरी असं ते, इकड पल पल्स मोड असतोय बघ अर्धवट फिरते अर्धच, फिरतय बगं.
हा हा.
त्या मोड वर फिरून असं, बारीक बारीक करून घेतलीस तरी चालते. किंवा मग खिसून जरी घेतलीस तरी चालते. कोबी घ्यायचं तस, खिसून आणि त्याला मग ढबू मिरची खिसून बारीक चिरायच, एकदम सगळं त्याला खरं बारीक चिरायाचं. ढबू मिरची, कोबी, कांदा, गाजर पाहिजे असल, तर गाजर आणि ते आपले हे असतय बघ. एकएक लय प्रकारचे असतय. ते म्हणजे हेल्दी जर बनवायचं असेल तर मग तुला आणि, सोयाबीनच बॉल्स असतात बग सोयाचंक्स.
हा हा.
ते पण असं जरास, म्हणजे पाण्यात पहिला हे करायचं. भिजवून ठेवायचं गरम पाण्यात, आणि मग ते पाणी शोषून मऊ झालं कणी. जरा तेलात असं त्याचा कच्चा पणा घालवायचं मी मिक्सर ला फिरवून घ्यायचं ते पण असं. जरा चंकी बनवायचं असं म्हणजे, कळाल ना तुला असं लै पण. पूर्ण बारीक पीठ पण करायचं नाही. लै मोठं पण ठेवायचं नाही अस मिडियम ठेवायचं. तसं करून त्यात ते सगळं हे. हे तर बारीक बारीक चिरून घेतलीस. त्यात पण माल लसणाची पेस्ट लागत्या. हे सगळं तयारी करून घ्यायचं पहिला. आणि इकडं मैद्याचे कनिक मळायचं, मैदा आणि मैद्याच केलीस तरी चालते, किंवा आपल्या साध गव्हाच्या पिठाच जरी केलीस तरी चालते.
हा हा.
तेल घालून मीठ घालून असं मऊ कनिक मळून ठेवायचं हिकडं. आणि ते कनिक अस जरा भिजू पर्यंत मग हिकडं. एक एक जण कस ते भाज्या भासतात पण आणि एक एक जण डायरेक्ट. जास्त मिक्स पण करतात, मी का भाजूनच करतोय सोड. मग ते जरा असं तेल घेऊन त्यात आलं लसणाची पेस्ट भाजून घेतो. मिरची खर मी सळ्यात मिरची घालतेय मला मिरची लागते सळ्यात. कच्ची मिरची हिरवी मिरची असते ब
हा हा
ती बारीक चिरतोय एकदम असं गोलगोल छोट छोटं आणि ति लई आवडते मला त्याच्या फलेवर. आणि ते मिरचे पण होय मला ल आवडतेट पै मला आवडते. चटणीपेक्षा ते नस मिरचीच छान वाटत ग.
होय होय
ह् मग ते घालून सगळं असं परततो. ते पण आणि् ही म भाज्या केलेलं अस आपण जरा जरा परतायचं जरा सोया सॉस यचं त्यात मीठ घालायचं चवी पुरत जरा हल वर खाली को अस फक्त परतून घ्यायचं आणि मग ते आपण कनिक मळलेले असते जसं मोदकाला कसं आपण पाती लाटतोय गोल गोलचा सारख
हा
तस लाटून त्यात भरायचं आणि स्टीम करायचं. झालं की एवढंच.